हॅलो!
हॅलो.
हा येत आवाज?
आवाज आला एवढा हशर फोन उचलायला?
आहो ते. नेमका कशात फोन आलाय काय माहती नाही मला आधी बघाय नाही ना मी ते.
हा हा हा.
हा मला वाटलं आधी व्हॉट्सअपवरते कॉलिंगाला.
ह हा प्रभाकररी येन.
आल्यात कि.
आल्या तोय त्याशनी बोला म्हणून फोन केला तो. म इन तका यवले.
होय.
हे आज काय हायके स्पेशल?
स्पेशल स्पेशल आहे क खरडा हाय. झिंगा बनवलाय. होय जवण सनाच्या. ज्या माणसाला जे आवडते ते स्पेशलच की.
अ संध्याकाळी करा कायतार स्पेशल.
संध्याकाय स्पेशल करू चालतंय की.
ह आल मला.
काय काय स्पेशल करायचं संध्याकाळ. चिकन करायच हम् बर. चालतंय का.
अ चिकन खायच.
हम्म.
आणि काय मग निवध पोर कुठ आहेत?
पोरं शाळेला.
किती किती लाईत खरं तुमची?
प थोरला मुलग दवीला.
व अ फ. ला कधत प.
हम्म टाकता येतोय यता चारच्या साडेचार वाजता. थोरला येतोय तो संध्याकाळी साडे साला येतोय.
गलकचला.
हो तुमची परं केवढी येते..
अमसिक वर बरकयेतो अजून.
बारकी लहान मी अशी केवढी लहानतय तती.
एक तीन वर्षाचा आणि एक दोन वर्षाचा. आं.
वय, मग फॅमिलीमध्ये कोण कोण असत तुमच्या?
फॅले म राखण गावामच्या. जिलला घोषित करायचाय.
काय?
जिल्हा घोषित करायचा म्हधलं. ह् रेंजच्या बाहेर गेलास काय?
नाही नाही ऐक मधी मध्ये जरा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. आमच्या इतरा नेटवर्क नाहीये.
पंचायत नेटवर्क आहे.
होय जरासा नेटवर्कचा हश्वाय.
मग हॉलमध्येध्ये बसा क तुमच्या. तसर सां.
यव हल बधत आहे हम.
लत नाही काय तिसऱ्या माणसांचा यात.
दुसऱ्या-तिसऱ्या म्हणजे.
ता मी आपण बोलावले मध कोणतरी बोलल त्याच्यात तरर.
काय मला पण माहिती नाहीत का तस हो.
ह तुमच्या इथं बघायला काय. तुमच्या इथं बघायला काय काय असते?
आमच्या इकडं. बघण्यासाठी आहे की बरोपूर आहे ठिकाण आहे तशी.
कुठले कुठले ठिकाण आहेत?
आमच्या इथं आसपास म्हंटलं असत तर. बघण्यासाठी राम. गाय देवस्थान परत भाऊबरली. जे जहाज मंदिर आहे म्हणजे कुंभजला आहे तिथे त्याला भाहुमल्लीचं मंदिर असं म्हणतात. हम्म छान आहे जहाज मंदिर आहे बघण्यासाठी. फॅमिली घेऊन जाऊन असं बघण्यासाठी छान आहे ते.
हा हा तुमचं गाव कुठलंय?
आमचं गाव कोल्हापूर.
कोल्हापूर.
होय.
कोल्हापूर जवळ कुठलं?
हम्म. आम्ही कोल्हापूरत बदलूत.
कोल्हापूर जवळ कुठलं तर गाव असणार की तुमची?
नाही नाही आम्ही प्रॉफर कोल्हापूरमध्येच जवळ आसपास काही नाही कोल्हापूरमध्येच.
हम् स मला सांगित नवत.
म आमच्या कोल्हापूरमध्ये पण आहे की बघण्यासारखं तिथे. भरपूर रंकाळ आहे, महालक्ष्मी मंदिर आहे. हम्म रंकाळ्यावरती छान फिरण्यासारखं वगैरे आहे मस्त. तिथं पण निवां त अस फिरू शकतो वगैरे असं छान आहे. हम्.
शेती तुमची‌
ते आमची आमच्या सासूबा्यांच्या आहे तिकडं आम्ही मिस्टर आमच्या कामालाच. अस तिकडं कोल्हापूरमध्येध्ये.
हो.
हम्म मग तिकडे गावे असते शेती वगैरे.
गावी असतय क पाणी. पाणी आहे का तुमच्या शेतीला.
नाही नाही पावसाळी जे असत ना त्याच्यावरती शेती असते आमची. पाण्याची नाहीे होय. पा स आहे शेती. तुमची शेती वगैरे?
आमची शेती नाही.
नाही ये.
नाही त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही त्या शती बदल.
ह.
आमच्या आहे खरं मी सांगू शकते आमच्या आहे.
आम्ही आता शेती विकत घेणार आहे. तुम्ही विकणार आहे स काय? तुम्ही घेत न अस द आ मी घेतो बघा.
नाही आम्ही नाही विकणार खरं पण तुम्ही आमच्या भागात का घेशला. तुम्हाला ते. अह म्हणजे तसं तुम्हाला शेती करणं तेवढं सोपं नाही त्याला शेती कराय पाहिजे ना. घेऊन काय करणार फक्त?
घेऊन आम्ही लावणार आहे.
ह मग तसं चालू शकतय की.
तूम्हालाच लावणार हो. असं करणार आहे मी. शेती घेणार कत आणि तुम्हालाच लावणार आहे.
नाही तुमचं बरोबर आहे खरं पण. आमची शेती आहे ना आमची शेती जे सासासरे करतात त्यांनाच ती जास्त आहे. आणि तिथं आम्ही काही जात नाही करायला ती दोघंच करतात त्यांना लोड आहे ती मग तुम्ही घ. ले लावली स तर त्यांना व्हाय नको तेवढी सगळी.
मग तुम्ही जरा मदत करायची जाऊन तिकडे.
तेच तर शक्य नाही ना. मला आवडतं शेती करायला परत तू शक्य नाही ते. तस हे भेटेल तसं आम्ही जातो शेंगा काढायला. परत आपलं. ते आता शेतातला काय माहितच नाही म्हट तुम्हाला सांगून काय करणार तरी सेंगा काढत. तत नाहींतर.
हो शेताबला माहिती आहे की मला.
आता तो म्ह म्हणजे तुम्हाला कसं. आत्ता म्हटलं अस की म शेतातलंच माहिती नाही मला वाटलं माहिती नाही. म्हणजे तुम्हाला असं माहित आहे ना असं शेंगा वगैरे काढतात.
तुम्ही आता शेती भरपूर करताय ना मग एक सांगा मला. अ सगळ्यात पहिला. पीक कुठलं येते शेतामध्ये आपण जव जून महिन्यात पिरलो. तर सगळ्यात पहिला पिक.
ह्याच्यावर डिपेंट आहे ना काय आधी पेरलं ते येणार की पहिला.
तसं नसते पण सगळ्यात पहिला पेरल्यानंतर पीक कुठला लवकर येते. सांगा बघ्या कुठला यथे.
तीन महिन्याची.
तीन महिन्यानी नाही त्याच्या आधी एक-एक. पदार्थ आहे की तो सगळ्यांचे ज ते ते सगळ्यात पहिला येतो.
भात तर चार महिन्याने येतात मला माहिती आहे.....
भात नाही कडधण्यातला पण प्रकार आहेत की,
एवढा मोठा रिसर्च कधी केला नाही आम्ही या....
मग कसली शेती करताय तुम्ही रिसर्च करताय...
अहो अहो आम्ही शेती कर आम्ही शेती करतो बरोबर आहे की.... पण त्या मोसाममध्ये ते पीक लावल्यानंतर ह्या ह्या दिवसात येतात..... अे आमची बरोबर पिकं लावलेले असतात....
पहिला पीक.... कुठले इथे माहित आहे काय दिडका दिडका माहितय काय?
मग दिड का आहे हे काय आहे कडधान्य ते झाले....
मग ते ते सगळ्यात पहिला पेरल्यांदना कुठलं येते विचार दीडका पहिला ब सगळ्यात शेवट काय आहे त सांगा...
जव्हारी झुंधळा....
जव्हरी जुदल
हा हो येतो तो सहा महिन्याने येतो त्याच्यानंतर तूर तूर जर कडधान्यातन तुम्हाला हवं असलं ना तर तूरही वेळाने येते
तुराला दहा दहा महिने लागतात आठ महिने आठ ते दहा महिने
तुराला कडधानत कडधान्यात म्हटलं असा तर तूर... आणि आपलं धान्यामधलं म्हणलं असं तर जवारी जुंदल...
जव्हारी जुंदळा
जुंधळ जुधळ हो हाब्रेड ज हा हाब्रेड जर जसा प्रकार आहे ना तसा जव जुंधळा म्हणून जो आहे तो सहा महिन्यानंतर येतो सहा ते सात म्हणजे साडेसहा महिन्यानंतर येतो आणि कडधान्यातलं बोललं अस तर मग आपली तुरडाळ ही.... तीन वेळा
अ शेवट..
हा हो...
आणि सोयाबीन किती महिन्याने येते....
तीन महिन्या ना.....
आणि भात...
भात चार महिन्याना...
भात कुठला घाल त्याच्यावर अवलंबून असत... तीन महिन्या
हा ऍक्च्युली अ बघ सांगते अ बघ सांगते तुम्हाला जर ना तांदूळ हा जर.... तुमचा अ आपला मला माहित आहे हवळ तांदूळ... मोठा असतात हा ते तांदूळ असेल ना तर ना ते साडेतीन महिन्यात येतात....
हा हा...
जर बारीक तांदूळ असेल ना तर तो चार महिन्याने येतो... तर पण त्याच्यात प्रकार आहे ते जर वेगवेगळ्या जातीचे असेल तर... तर त्याचा एक आठ चार आठ चार आठ दिवसानंतर वेगवेगळ्या दिवसात येतात ते... प्रकार आहे त्याच्यामध्ये पण....
तुम्ही शेतामध्ये काय काय पेरताय?
अम् असते ना आमच्या शेतात शेंग असतात पर आपल सोयाबीन लावलेलं असत.... भात लावल्यात आणखी मग.... थोडया दिवसात म्हणजे आताच सध्या तरी पाऊस आता कमी आहे... पावस चालू झाला की मग मिरचीची रोपं लावतात...
हम्म हम् मिरची अजून लावून... चालू लाव लावून चालू आहे काय मिरची....
मिरची अजून नाही चालू झाली मिरचीच तरू टाकलेला असतात आज आपलं.... शेती वगैरे येचणी वगैरे चालू असते ना त्या दिवसात मिरचीचे तरू टाकलेले असतात..... मग आता पाऊस जरा
शिजत डक ठिकाणी. रेडीमेंट
हा तसं पण मीळ नाही नाही आम्हाला नकोय कारण कसा माहित आहे तरु घेऊन त्याची जात कुठल्याही समजत नाही. पण आम्ही आमच्या आम्ही घरात अ पीक तयार करतो ना मिरचीचे रोप ते आम्हाला प्रॉपर माहित असतात. की बाबा हे ह्या मिरचीचा आहे.
हा हा ते मि मिरचीच बी कुठे मिळते?
हा आपण ना गेल्यावर्षी असं नसतं की बाबा पहिल्यांदा आता शेती केली म्हणजे ते जरा असं विकत वगैरे जात बघून घ्यायला पण आमची कशी शेती कायम वर्षानुवर्ष असल्यामुळे जे गेल्या वर्ष असतं ना त्याच्यात चांग निवड सायटला काढायच्या मिर्च्या
ह ह
आणि त्याचं बी वाळवून वगैरे ठेवायचं आणि ते नंतर त्याच्या ओपा करायचा ते त्याच्यामध्ये टाकायच
ते कसं करतेत ते माहिती आहे सोडा मला ओप करतेत ते
हा माहित आहे अरे शिती माहित नाहीत तरी माहित आहे एक सगळं तुम्हाला बऱ्यापैकी
होय आमची शेती नाही कर मला सगळं माहिती आहे.
हम्. छान म्हणजे तुम्हाला आवड आहे शेताची म्हणूनच विकत घ्यायचं म्हणताय काय शेत तुम्ही हॅलो हॅलो
हॅलो
तुम्हाला आवाज येई ना काय माझा? हॅलो आवाज येतो आहे का?
हा येतो की.
हा येत ना हा ह हा बोला की असं का व्हाय लागलेय माझ्याकडे तर आहे तुमचा आवाज येतोय
आवाज येते की मला पण
हा म तेच म्हंटलं हं
ते ते नव्ह मी काय म्हणालोय आवड आहे मला खरं करायला नको कंटाळा येतोय शेती
असं कस बरं आवड असली शेत कराय कंटाळा म्हणजे तुम्हाला शेतात जाऊन ते करायला असं नको वाटतंय काय?
होय बघायला आवडते दुसर काम करते.